हॅलो.
लागलाय बाबा कॉल. जरा बरं वाटत लागला की.
हो ते आहे लागला की बरं वाटतय. आता काय. कर माझा झाला की. तू लाव मग एक-दोन म्हणजे. तुझे पण होतील.
हो-हो तेच तर, मला आधी वाटलं की माझे बंद झाले की काय. इनकमिंग आऊटगोइग होईच ना.
हा नाही मला वाटत ना ते दुप मेसेज. पण मगाशी खूप होते. मग त्यावेेळेस सगळे एकदम लावायला जातास असतील तर काहीतरी प्रॉब्लेम होत असेल. सकाळी ना मी काल परवा दोन तेव्हा सलग सकाळी केले. माझे सात आठ, सात, आठ कॉल होत आज सकाळीच मग
आपण तसच करू मग आता. कारण माझं ना अ शरण्या स्कूल ला गेली साडेसहा ला. कि एक तास मला भेटतोच. साडे आठ पर्यंत. म त्या वेळेस होऊन जातील.
हो त्या वेळेत होत.
आठ नंतर टिफीन बनवायला जायचं.
हा हा चालेल मग. हम्म त्यावेेळेस दिवसभर मग परत बघायचे गार मी तसंच करते मग दिवसभर परत दुपारी केले तर म दोन, चार करते इच्छा असली तर नाही तर मग अ बंदच
हो मग आपली कामं. दुसरी करायला मोकळे. ते आता काय सवय झाली ना. मग असं होतं ना अरे हे पेंडिंग राहिलं. हे पेंडिंग राहिलं
हा ते कसं होतं एखादं काम हातात घेतलं. की ते पूर्ण होईपर्यंत म लक्ष सारखे तिकडेच
तिथेच जात तेच तर
असं होतय ते आणि बस ल्या जागी बरं आहे ना आपलं काही ना काही काम करत राहिल गप्पा पण आणि आणखी माहित्यांय हयात. त्यामुळं नंबर डाईल करायची सवय लागली आधी कसं सेव नंबर फक्त कॉल करायचा. आता नाही आता ना ह् नंबर डाईल करतोय आपण आता
शोधा बघा
हा त्यामुळे पाठवायला लागलेत ह् का ना पहिलं नाही आपण लाॅएलाईनला. ला नंबर डाईल करून-करून एकाचा नंबर डायरी बघायची गरज नव्हती पाठ असायचे नंबर
आताचा नंबर मुश्किल तीन महिने. पाठ करावं म्हणजे लक्षात राहतो
हो स्वतः हम्म बाहेर कुठं गेला ना मोबाईल नसला तर स्वतःच्या फोन व्यतिरिक्त तर कुणाला फोन लाव येत नाही..
माझं तर कधी कधी असं होत की. गडबडीत आहे ना. जर लागलीच घाई असेल तर स्वतःचा पण नंबर. मी विसरून जाते. म व्हॉट्सअपला. जाऊन बघायच माझा नंबर काय हं हहं.
हं हंंहह हं... हो सध्या मेमरीचा काय उपयोगच. करत नाहीत. मोम मोबाईल ची मेमरी ते, आपल्या मेमरीचा काय उपयोगच नाही, गंज चडली आपोआप. चढली ते पण
त्या दिवशी तसचं झालंय, एका ऑफिस मध्ये गेले. आणि पेपरचा इश्यू होता. नंबर सांगा मॅडम, नंबर सांगा, अरे नंबर दोनच नंबर पाट नाहीतय त्याच्या पुढं आठवतच ती पण, हसायला लागली होती. काय? अरे म्हटलं सब चोवीस त्या समोर असतो तो फोन डोकच चालत नाहीय.
हा अं म्हणजे काय होतं? त्याच्यात सेव असत त्यातन आपण असं डाईल नंबर झाला ना, ते लागेपर्यंत पण आपण, नंबर वाचत पण नाही.
बघ हो हो.
म्हणजे ते पण नाहीत आपण बघत ना, त्यामुळ हा प्रोब्लेम झालाय. म्हटलं, तो एक हा प्लस पॉईंट झाला. आपल्याला हां नंबर डायल करायची सवय लागली. पूर्वीचं छान होतं ते पण लँडलाइनच.
हो. नाही पत्रच चांगले होते.
हम्म तुला तिकडच्या पद्धतीने आता नॉनव्हेज वगैरे चांगलं बनवायला येत असेल?
नाही आम्ही नाही खात गं. हे लोकं सगळे मारकरी आहेत ना, अहा व्हेजि टेरियन आहेत सगळे.
काय सांगतेस तुझे सासू-सासरे पण?
नव मिस्टर पण स
आयन आय आय मग काय तुला काय सवय करायची हेच नाही मग आणि आता तुम्ही तू
माझी इच्छा होते ना मग मला मग बनवताच येत नाही आता घरी आईकडे कुठे कधी लक्ष दिलं नाही. खायचं म्हणून केलं फक्त. तेव्हा मी म्हणायची वेळ येईल तेव्हा शिकेन. वेळ येईल तेव्हा शिकेन आणि गंमत अशी झाली की ह्यांच्याकडे वेळच नाही आली.
हो करायचे ते आहे. पोरं खातात काय तुझे?
छोटी नाही खात. संस्कार आणि मी खाते. मग म कधी-कधी मी हॉटेल मधून आणते पार्सल मग एकदमच इच्छा झाली ना सहण होत नाही. खूप खाऊ वाटतंय संडे मग आम्ही पार्सल मागवतो.
हो काय मला वाटलं. तिकडे राहिली ते चांगलं शिकली असशील आता तिकडच्या. पद्धतीने ते पण.
सगळ्यातच अजब वाटत. आणि हे गमतच वाटते. की असं कसं झालं म्हंटलं हा ना पीवर हे लोक असे असून सुद्धा.
हो मग तेच तिकडे राहून म. खात. नाही बोलल्यावर ते हेच आहे जरा.
मी आपल्या पद्धतीत चालवते सगळ्या इथे. आपल्या घरच‌. त्या साईडचं जेवण वगैरे हो खोबरं तर नाहीच उलट ह्या भाज्याच त्यांना जास्त आवडतात. शेंगदाणे वगैरे घालुन. आपल्या साईडच ह सगळं जेवण तसच. माझ्याकडे खोबरं भेटणार पण नाही तुला. नारळ वगैरे नाहीतरी ह्या साईडला नारळ घरात किती ठेवलेले असतात.
जाम नारळ आणि वाटणच सगळ्या भाज्यात. नावाट टणच-
आता आपल्या गावी कसे सगळ बहुतेक भाज्यांमध्ये
शेंगदाण्याच कुठ हो, बहुतेक म्हणजे सगळ्याच भाज्यांना शेंगदाण्याचं कुट नॉनव्हेज सोडलं, तर सगळ्या भाज्या कुठ.
ड्राय भाज्या त्या त्याच्यावर पण हो
आणि आमटे करायचे असले तरी कुठंच टाकतात ना?
नाही त्याला तर वापरते मी कांदा खोबरं वगैरे, ते प्रॉपर मग वाटण बाणवून. आता तेच वडा सांबार की केलेला तशी आमटी बनवली, वडे बनवले, ते झाले थोडे बाणवून आता जेवणाची इच्छा नाहीेय, लेट उठण लेट खान.
हम्म. मी पण आज सकाळी-सकाळी अ शेवपुरी केलती,
आरे वा!
हा त्याच्यामुळे मग काय स, खाऊन परत सुसाट सगळे,
पॉपकॉर्न आणि शेवपुरी
आता जेवण नको बनवू, परत नाश्टा बनव चार वास्ता हा.
हा तेच करायलोय. माझ्या हातात ना ते, झाडूच मोडलंय.
हा हा.
झाडूचं ते आमच्याकडचं तसलं झाडू नाहीत? का ते फडे फडे हा हा निघलं. हो. त्या झाडूचं मी तिकडचाच आणला होता ना. ते समु काढतोय. निघलं आता शिख.
निघालं ना अगं मी युट्यूब ला एक बघितलेलं हे काटा वै गरे लागतो ना आपल्या हाताला. तेव्हा लसूण घ्यायचा. आणि असं नक्की मला आट वत नाही तिथे ठेवायचा जिथे काटा टोचलाय किंवा आता हे झाडूचा शिळ भरलाय. त तिथे तो आता लस ठेवायचा मग बहुतेक लसण्याच्या हीटनी ते वरती येतं, मग ते अलगत निघतं. मी एकदा रील बघितली होती. हा. सर्च मारून बघ नंतर, असंच आहे आय थिंक. अगदी इझी टू वरती आला. काटा आणि मग तुम्ही घाला.
हा हा ते काय अथर्व समर्थ काढत होता. ते जाम दुखतोय. मी झाडून काढत होते आणि घुसलंच ते हातात.
चेंज
तेच अगं ते काल भिजला ना. त्याच्यामुळे ते तसं निघलं असेल. भिजला पाण्यात तो काल, हम्म, नाही पाऊस नाही आलता घरातच मी नळाचं प्याय चं पाणी सकाळी येतं ना, नळ चालू ठेवलं आणि आंग गोळीला गेले, रोज दहाला पाणी येतं काल नऊलाच आलं. आणि मी येईपर्यंत बेसींगमध्ये भांडी होत ते ते पाणी काय खाली गेलं नाही बेसिंग फुल भरून किचन मध्ये पाणी. तेथच मग ते झाडू भीज हा म डबल काम पण आणि पाणी पण वाया गेलं. आणि काय मग सगळेच झालं राडाच झाला सगळा.
तुमच्याकडे आधीच हे नाही करत पाणी सोडताना आवाज नाही देत.
नाही नाही नाहीय. ते नळ चालू ठेवायचा मग ते टायमिंग दहाला येतं प्यायचं पाणी सांडायचं चोवीस तसंय आम्हाला.
बरं आहे गं मग
हम्म सांडाय चा पाण्याचा नाही प्रॉब्लेम चोवीस तास. प्यायचा पण नाही मी भर परत मी फिल्टर लावलय, पण काल मला केस धुवायचे होते. तेव्हा म्हंटलं होतं पाणी काढता येईल म्हणून.
अच्छा हां
तर नंतर काय कशाच पाणी पण काढणं, काढायला त्याच्या आधीच आंघोळीला गेले मला फोन आला बाहेर जायचंय म्हणून म्हंटलं घ्यावी आंघोळ करून ते नळ लक्षातच नाही बंद करायचा न आंघोळीला गेले. गेले मग आत गेल्यावर वाजलेला ऐकू आलं पण मग काय? काहीच नाही करता आलं पण ते का डबल, टिबल काम झालं. सारखच झालं ते.
जाम बोर होत तस.
हा तसं झाल्यावर जाम बोर होत.
आता होतील आपले मिळून हं
हो हो झालेतच आता आता तू कर कॉल मला.
बघते बाबा लागलं तर ठीक.
बघ बघ लाव लागेल आता आहे ह कर लगेच ठेव.